हॅलो! हॅलो दिदी कशी आहे?
मी बरी आहे, तू कशी आहे.
मी पण छान आहे, बाकी काय.
बाकी तुझ्याकडंच काय म्हणते, लायब्ररीला जातेस का नाही.
हो चाललाय की स्टडी एकदम व्यवस्थित चाललाय बघ.
होय!
हूं अगं माझ्याकडं माझं काम होतं तुच्याकडं.
हां बोल की!
अ मला ना एक रेसिपी हवी होती, याची आपल अळूचा वड्यांची.
अ सांगते की!
प्लीज सांगतेस का?
हा सांगते ना!
हूं चालेल सांग मंग कसं करायच.
अ आळूची पान हेत ना! ते स्वच्छ धुवून घ्यायचं.
हूं!
त्याचे देठ काढायची.
हा! म्हणजे!
आणि अ देठ काढल्यानंतर.
हा!
अ बेसनपीठ घ्यायचं.
बेसन पीठ घेतल्यानंतर परत त्याच्यात अ नंतर एक वा टन तयार करायचं.
हूं!
मिरची!
हूं म तू जरा प्रमाणात तस सांगतेस काय म्हणजे
प्रमाण म्हणजे आ! प्रमाण सांगते की, म्हणजे आळू तू किती आळूची पानं घेणार आहेस.
अ माझ्याकडे अस एक चार पाच आहेत, एक किती जणांना पुरतील इतक्या अस्या वड्या चार-
चार पाच मंग त्याचे दोनच रोल होणार.
मग असे मिळून आजुनं किती घ्यायचे म्हणजे अस.
मं एक हा नऊ दहा असले तरी चालतय. मग नऊ दहाच्या प्रमाण, मग तुम्ही कसं तिकट तुमाला पाहिजे. त्या हे प्रमाणात घ्यायचं, म्हणजे तुमच्यात किती तिखट, कसं खात ते जास्त किंवा कमी, त्या प्रमाणात तुम्ही अ मिरच्या घ्याय च. थोडस आल्लं जिरं, नंतर.., मीठ्ठं त्यातच टाकायचं, म्हणजे मिरच्या बारीक वाटल्या जातात. आणि त्या च्यात पुन्हा थोडस हे--अ अं जिरं
आता टाकल्याव, आपण टाकलं जिरं, मिरची, आलं थोडसं आनि अ हेची पेस्ट बनवायची ना? तीळ थोडसं टाकायंचं का?
आणि ओवा थोडासा टाकायचा.
हा, आणि हे मिक्सरला लावायचं.
हा, मिक्सरला त्याची पेस्ट बनवायची. पेस्ट म्हणजे पूर्ण असं
असं फाईन एकदम करायचं ना, एकदम म्हणजे रबरबीत र असं
थोडसं असं ओबड धोबड पाहिजे आणि ते म् आपला तो मसाला झाला, की म बेसन पीट् ट् घ्यायचं, त्याच्यात थोडीशी हळद टाकायची
हं.
तो सगळा म् आपन तयार केलाय ना, ते मिरचीचं वाटन, ते टाकायचं त्यात-
हां
परत वरून थोडसं तीळ टाकलं तरी चालते, नाई टाकलं तरी चाल तयं. अ प्रमाणानुसार मीट कित टाकायचं बघायचं.
हं हं.
आणि नंतर मग ते पाणं स्वच्छ धुवून घेतली, कि ती पानी नितळवायचं.
हा.
आळूच्या पानावर काही पानी राहात नाही पन तरी सुद्धा स्वच्छ धुऊन, थोडसं नितळवायचं.
मग त्याची काय म्हणजे असं, हे काढायचं काय, त्याच्या अ सर, शिरा हवे.
शिरा कसाय? म्हणजे, आप जे ह्याची पानं असतेत ना- म्हनजे आपली देशी पानं असतील ना
हा
तर त्याच्या शेराना नाही काढलं तरी चालते, कारण ते खवखवत नाही. आणि जर खव कवणारी जर पानं असतील, तर त्याच्या थोड्या थोड्या शिरा काढायच्या.
पण अगं, मला कळणार कसं, हे देशी पान आहे काय? असं म्हणजे त्यात काय ओळखन्याची ट्रिक मलाच नाही माहिती.
अ देशी पानं एकदम प्लेन असत्यात, आनि आकारान थोडीसी. मंजे छ.. छोटे असतात, हा, आणि जे जी खवखवणारी पानं असत्यात ना, ती मोठ्ठी पानं असतात, म्हणजे आपण एक त्यात दोन प्रकार आहेत, आपलं ज ते खायची पानं पन, आनि एक म्हजे शो साठी पन येतात.
बरं बरं.
हा मग ते पानांना शिरा काढल्या.
हम्म.
कि मते. म्हणजे अशी उलटी ठेवायची सवचं पान नाही ठेवायचं उलट पान ठेवायचं. त्याला मग ते सगळं आपण बॅटर तयार केलेलं आहे ना. सगळं टाकून ते जास्त तसं म्हणजे हे करायचं नाही पातळ करायचं नाही किंवा जास्त घट करायच नाही मिडयम ठेवायच जेणेकरून पानाला ते आपल्याला पस्तर. पसरवता येईल मग ते पाण्या पानाला ते पसरवायचं.
हम्म.
परत त्याच्यावर दुसरं पान ठेवायचं उलट म्हणजे. उलटच ठेवायचं फक्त. तर त्याच टोकदुसरीकडे करायचं विरुध्द असं ठेवायचं.
हा बरं बर समजलं जे आपल्याला त्या दाबायच्या ना.
काय?
म्हणजे विरुद्ध पान ठेवायचं
हा खालचं. ह खालचं आपण सरळ ठेवलं तर त्याच्या विरुद्ध दुसरं उलट ठेवायचं.
हा.
आणिअस करुन तुला म्हणजे किती पाहिजेत. दोन पानाचा रोल पाहिजे तीन पानाचा. दोन पाणाचाएवढा जास्त म्हणजे होत नाही. तीन पान ठेवायची तीन पानाचा रोल करायचा तीन पान एका वर एक. ठेवायची ते बॅटर लावायचं. आणि त्याच्यानंतर ते आपण जस रोल करतो. तसं त्याला गुंडाळायचं. ते गुंडाळून परत चाळण घ्याय. जे आपली जी चाळण आसतेना. होल पट होलाचे मोदकाचे किंवा ते त्या चाळणीला तेल लावायचं.
हो बर.
तेल लावायचं जेणेकरून ते चिटकणार नाहीत वड्या म ते तेल लावल्यानंतर ते रोल त्याच्यात ठेवायचं आणि तुझ स्टीमच कुकर असेल तर उत्तमच नसेल तर मग प तेलात पाणी ठेवायचं.
हम्म.
आणि मग जरास त्याला उकळी आली पाण्याला वाफ आली. त्या वाड्या त्याच्यावर ठेवायच्या आणि त्याच्यावर झाकण टाकायचं.
हम्.
आणि ठेवून द्या यचं झालं.
म्हणजे स्टीम असं किती मिनिटं द्यायची, पाच मिनिटं दहा मिनिटं, किंवा फ्लेम कशी ठेवायचे गॅसची एक
फ्लेम मीडियम ठेवायची, लय हाय पण नाही आणि लयऽ हे पण नाही, मिडियम ठेवायची मध्यम, आणि नंतर त्याची वाफ ऑलरेडी आपण वाफ आल्यानंतरच ठेवणार हे ना मग एक वीस मिनिटं ठेवायची ठेवायच्या वड्या, वीस मिनिटात वड्या रेडी होतात.
साधारण वीस मिनिटात होतात काय?
हा, वीस मिनिटात झाल्यानंतर जरी तुला वाटलं, आपण चेक करावं तर मग, झाकण वरच काढायचं आणि चाकू असं घालायचं त्याच्यात चाकूला जर ते, बॅटर जर वड्यांचं चिटकलं नाही, तर समजायचं वड्या उकडल्या आणि जर ते चिटकत असेल, आपण चाकू जर वड्यात खवला आणि बाहेर तो बाहेर काढला, तर ते ची कटलं तर समजायचं अजून थोडं शिजायचंय, आणि जर त्याला काहीच चिटकलं नाही
हम्म.
तर मग समजायचं वड्या शिजल्या, मग त्या शिजल्यानंतर तुला जर, शिजल्यानंतर थोड थंड होऊन द्यायच्या.
हां.
गरम गरम गरम त्या का येत नाही, किंवा कापल्या तर ते सुटण्याची शक्यता असते ना, त्याच्यामुळे त्यात थंड होऊन द्यायच्या, आणि थंड झाल्यानंतर कट करायचे, तुला हवे ते तसं मोठ्या हव्यात, छोट्या हव्यात, हा, जाडी किंवा आपले थोडस बारीक असं, तुला जे आकार हवेत, किंवा जे जस साईज हवी त्या साईज न कटिंग करायचं. आणि त्याच्यानंतर तुला जसं म्हणजे तळलेलं आवडतय, किंवा परतलेल आवडतय तर त्या प्रमाणात त्या करायच्या.
हा हा. म्हणजे त्या प्रमाणात, मग एक मिनिट मला क्वेशन आहे, शालू फ्राय करायचा का डीप
शालोप्राय जरी केल्या तरी चालतात किंवा डीप फ्राय केलं तरी चालतंय, असं एकदम असं जास्त पण, करपवायच्या नाहीत, थोडं हा खुसखुशीत थोडस करायच्या, म्हणजे जास्त एकदम
हम्म.
ब्राऊन कलर मध्ये करायच्या थोड्या.
ब्राऊन कलर मध्ये.
हा ब्राऊन कलर मध्ये तू जास्त, म्हणजे तळून काढल्यास तरी चाल तय किंवा शालो फ्राय केल्या तरी चालतय. किंवा थोडस एक कांदा कापून, तेल टाकून त्यात, कांद्यात जरी तू हाय अशा ऊ त्या परतल्या तरी चालतय, कारण त्या आपण उकडलेल्याच असतात ना.
पण टेस्ट कशामुळे येत्या, म्हणजे डीप फ्रायमुळे येत्या, काय शॅलो फ्रायमुळे येत्या? काय पण असं हेल्थ कॉन्शियस आहे त्यामुळे शालो फ्राय करतात लोकं किंवा डीप फ्राय असं काय हाय काय?
हा, ज म्हणजे, जास्त तेल कट कुणाला नको असेल तर तुम्ही शालो फ्राय करू शकता, तशी पण टेस्ट येते, कारण आणि जर तुम्हाला म्हणजे, हे नसेल तरी तुम्ही तळून पण खाऊ शकतात त्याला पण टेस्ट येते किंवा तुम्ही कांद्यात परतली तरी पण टेस्ट ते तुमच्या आवडीनुसार किंवा हेल्थ कॉन्शियस नुसार तुम्ही करू शकता.
ह असंय का? म्हणजे एकंदरीत कसं म्हणजे वडी खाण्यावर हाय. कि तुम्ही कस खाताय कसं तुम्हाला हवंय.
ह.
बर आहे. हा. घ असच का नाही याची होती मग मला येत नाही ना मम्मी बोलली की म्हट विचारूया दिदीला तर तू छान बनवतेस. म्हणलं बघूया. तू काय सांगतेस. आता तू सांगस त्या पद्धतीनच करीन मी.
ग मी सांगित पद्धतीन कर. आणि बघ कशा होत्यात. एका ह्याच्यात जरी जमल्या तरी ठीक. नाही जमलं तरी काही प्रॉब्लेम नाही. नंतर परत जस तू करशील तस हळूहळू ते जमेलच.
म्हणजे फर्स्ट टाईम असं कुठं म्हणजे असं वाटत की म्हणजे असं कुठं फिसकटण्याचे किंवा असं काय चान्सेस म्हणजे कशामुळे काय जास्त झालं किंवा
हा. आता ते कसं असते कॉर्नफ्लावर मी टाकते. कारण खुसखुशीत व्हायसाठी. मग ते कॉर्नफ्लाॉवरचं प्रमाण अतिशय कमी ठेवायचं. कारण कॉर्नफ्लाॉवरच कसं प्रमाण जास्त झालं तर ते वडे चिकट नाही होत. एकदम अस टाकल्यानंतर ती फस करती. मग सगळं सुटत जात.
कॉर्नफ्लिक जास्ती टाकल्यामुळं. मग ह प्र म्हणजे आता बेसन किती आता समज दोन चमचे बेसन असेल मग कॉनफ्ॉवर किती घ्यायचं?
एकदम एक अर्धा चमचा.
हा. म्हण
दोन वाट्या बेसनपीठ असेल तर अ अर्धात चमचा घ्यायचं.
म्हणजे एकदम कमी प्रमाणात वापरायचं आहे तर कॉर्नफ्लवर. बाकी कुठलं मस्त मसाले काय वगैरे ऍड करतेस काय?
नाही ऍड करत जरी तुम तुम्हाला जर करायच असतील तर तुम्ही धने पोड करू शकता. गरम मसाला करू शकता. किंवा चिंचेचा कोळ तुम्ही करू शकता जर तुम्हाला खवखवत असेल तर तुम्ही चिंचेचा कोळ पण त्या कोळात सुद्धा थोडासा कोळ किंवा लिंबू तुम्ही मिक्स करून ते पॅटर करू शकता.
हम्. अच्छा ठीक आहे. मी ट्राय करते. आणि मग परत क लागते बघून म्हणजे कशी झाले ते बघून परत मी तुला कॉल करेन हा. चालेल थँंक यू. दिदी. ठेवू का? बरं ट्राय करीन.
हा हा ठीक आहे. कर कर. आणि केल्यानंतर सांग मग कशी झाली.
हो हो चालेल चालेल. करीन नक्की फोन ठेवू.
हा हा ठेव.